हो नमस्कार हो बोल ना हा हा काय नाही काय चाललंय तुझ झाला आवरली काम
हो झाले आवरले काम स्वयंपाक झाला होता तुमचा आज
नाही ग करायचंय तेच विचार करते काय करू आज
हो ना त्याच खूप टेन्शन आहे स्वयंपाकाच काय करायचं
ह ना ते मी काय करू.
हा एखा म्हणजे एकठं राहिलं ना तर काय टेन्शन नाही की पण चिवडा मुरमुरा खाऊन सुद्धा झोपून जातो पण मगं आता पूर् फॅमिली राहिली म्हणजे मगं काय स्वयंपाक करायचा.
हो हा आज मला सुचला आता तुझ्याशी बोलताना. हे करते मी. ते तू ऐकलयं का हच त्याची रेसिपी करत्यात. अ कायं म्हणतात त्याला अ हुलगे. हुलगे माहितीे का त्याला हे पणं हुलग्याला अजून एक नाव काय बरं कुळीत कुळीत
अ नाही माहिती मलां.
कुळीतं नाही ए-
अ ते कैट असत ते आपलं काय म्हणतात ब बेलाच झाडाला असतं.
नाही नाही नाही नाही हे एक धान्य आहे हुलगे म्हणतात त्याला. महाराष्ट्रात आणि कोकण म्हणजे अजून कुळीत पण नाव त्याला. ते असं ना लाल कलरच असतं चपट थोडं मसूर कसं दिसतं अख्खं कसं. दिसते. त्याच शेंगोळी बनवतात बघ शेंगोळी शब्द ऐकलायं. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येत का हॅलो. हॅलो.